हॅलो.
मग जाणार तुम्ही उद्या.
जाऊ का?
हा मग सकाळी गेला तर मग बारा पर्यंत वापस येशान. मंग लिहून घीन रेकॉर्ड उद्या.
हा चालेल ना.
सोनाली आली. काय माहिती वापस.
काण बाई मी काही फोन नाही केल तिल.
नाही का.
तुला पाच प्रश्न आलते का ताई.
माल नाही आलते. प्रश्न तुम्हालाच आले असन.
आम्हा ला आल त दिली उत्तर म्हणजे इंग्रजी तुम्हीं इंग्रजीत बोलू शकता. त्याका तुम्ही दोघी बोलले आता तुम्ही शब्द वापरले का एकमेकिला अस वाईट तो बोलल्या काच विचारु राहील ती
हा का नाही ते काय होत असन तुम्ही कॉल केला ना तुम्हालाच प्रश्न येत असेल. माहिती वीस कार्य जशीच तसे समजा.
बई ते अजून ते पहिले पूर्ण नाही केले का तू?
ते वीस कार्य जसेस तसेच ते.
ते वीस पूर्ण करून आता तीस तीस आले महिलांना.
परत का मग तुम्हाला सांगू का जे पहिले वीस येयले होते. का तवा कॉलच होत नव्हता
हा ते नाही तू लेट झालती म्हणून आमचे झालेना ते बी.
पहिले वीस वीस झाले का?
चली पहिले आता तीस झाल्यावर पेमेंट डायरेक्ट
पहिले वीस चं किती पेमेंट झाल मग ते दाखवत ना पेमेंट किती?
नाही तर अजून झालं नाही ना आता पहिले वीस आणि हे तीस पन्नास झाले का पूर्ण, डायरेक्ट पाच हजार रुपये येणार
पन्नासचे पाच हजार आहे का पन्नास कॉलिंगचे मग हा का मग जर म्हणजे एका कीती जणीला पाच पाच कॉल करणारेत ते.
हा एक एक बाईला पाच पाच करायचे गीताताई पाच करा. सौमित्रा ताई पाच करा शालु ताईल असं.
असं पाच पाच पन्नास करायचे तर मग तुमचे समजा तुम्हाला पाच करणं चालतं का मला मग तुमच्या पाच झाल्यावर?
हा म्हणजे आ हे माझे कॉलिंग होऊ राहीले. याचे मला शंभर रुपये पई एका काॉलिंगचे. आणि तू जेव्हा मला करशील ना तुला शंभर येईन मला ऐंशीईन. आता मी बोला शंभर
हा हा.
आ तुझ्या अकाउंटवर ऐंशी ऐंशी ना आता आठ आणि आठ सोळा एकशे साठ रुप तुझी जमावून जाई ना.
हा हा नाही काही अवघड नाही ना आपल्याला ते बोलणं बोलू ना.
आपण चार चार तास गप्पा मार
हा मग असं बोलाल काय झालं.
मंग येत पैशा न गप्पा मारणे. हा ते तईन मला पाच केले पहिली पाच केल ते दहा झाली. कुणाला.
हा का मग समजा तुम्ही केले त्यायला पाच मग.
जायला पाच करे
त्या ना तुम्हाला पाच केले तुम्ही त्याला. पाच केले.
हा म हा म्हणलं आता आपण मनिषाला पाच करून देऊ मग तुला बी पाच होन जाईल. कराल ती.
हा हा अन चांगल अपडेट आहे पण तुम्ही या ऍप वर.
हा.
भा, भारी हे याप.
हम्म नाही.
हा ना ते हा ना ते सविताईच बंद वाट हा त्याला म्हणले होते त्याच्यावर येत. करा म्हटलं तुम्ही अपडेट करा ऍप चांगलंय म्हणलं ते. करते म्ह काय माहीती आता.
हो का. हा आले ते ल ते चालू ठेवा म्हणजे फारी ना. आपल्याला बोयला दुसरे खुश
तेच ना मंग
आपलं आपलं बोला जाऊन आपण
हा सौमित्रा ताईच चालू आहे एक नाही काणू?
त्याला केल तर मी काल पोण जे म्हण भाभी पाहून येले मी थोडं गडबडीती म्हणे नंतर लावते आणि आज मी कुठ मीटिंगला जॉईन नव्हत्या ना त्या?
नाही मिटिंगला जॉईन नाही का नाही सासर्याची तब्येत जास्त आहे.
अरे देवा म्हणूनच कडे
हा
ह हं
तेच्या मग म्हातारी नाहीयेत पण काय झालं काय मी ते लिवर खराब व्हायले वाटतं.
आरे देवा!
पीऊ पीऊ
माय दोघं बाप लोक सारखीच काय?
तेच ना मग ते भाऊ गेले हिचं अवघड आहे बाई.
आणि ती इतकी चांगली बाय सोमित्रा ताई ते खरंच म्हलं मन चांगले भर
लय मन चांगलंय स्वभाव बी लय छान आहे लय भारी स्वभाव बी.
आता मी तुला एक गोष्ट सांगेन ते आल्यावर सांगेन आता आश्विनी सांगेन.
कोण आल्यावर?
असं भेटलो का आपण तवा फोनवर नको. फोनवर अवघडे जरा. हम्म
अ कोणाची सुमित्रा ताईचीच का?
असेच सांगेन मी आता तुला नंतर.
तुमच्या दोन तीन दिवसच पोटात ये ते पण ते सांगलं जान
हा व बाई हा सांग म्हणून असं वाटतं बाई रिकाम कस राहत्या तरी बाह्या मैत्रिणी मधी चांगल्या
नाही एकमेकी विषयी एकमेकी विषयी हे करता
मंग तेच ना. अ ए बाई कोण? जर आपल्यावर विश्वास टाकल ना तर त्याच विश्वासघात नाही झालं पाहिजे आपलं एवढं हे ये.
तेच ना पण मग आपण एकमेकीला हे करासारखं नाहीये ना? किती बी अटीतटीला आलतं आपण काय लगे एवढं का पोटातल्या गोष्ट थोडी सांगतो कोणाला
नाही नाही बराबर तेच ना हम्म चल तर ते मा गणेश भाऊ काय म्हणे मग आलते का घ्यायला?
हा आले होते ना घ्यायला. आले होते घ्यायला. हा तनु नव्हती आली का? तुमन तुम्ही तेव्हाच असणं तवा नाही वाटतं तुम्ही गेल्यावर आली होती.
नाही गड्या मी सरळ आली निघून म
हा का ये कॉल सेव झाल्यावर त्याला ऐकायला येत असन ते हाय ना.
हा आपले हे आपण जे बोलय ना ते पूर्ण रेकॉर्ड राहत त्यांच्याकड कोण काय बोलल कुडून कुड बोलल असं ये ते आपली ऍड्रेस हेन त्यांच्याकडं आपण पूर्ण पत्ता टाकलेला हाय ना
हा पूर्ण पत्ता टाकेले.
ते मंग आता पाच प्रश्न तेच विचारू राहिले ते तुम्ही मैत्रिणीला अपशब्द बोलल्या का? तुम्ही इंग्रजीत बोलू शकत्या का? तुम्ही काही जातीवादीवर बोलल्या का? असे असे प्रश्न हाय ते मंग त्याची पाच उत्तर द्याय ते मंग कॉलिंग करायची पाच उत्तर दिलं, समिट केलं का मंग पुढ नंबरचा ऑपशन येतो मग त्याच्यात नंबर टाकायचा अन् मग कॉलिंग कराची. आता मला तूच तुझा नंबर पाठ ये, तेजेल ताईचा पाठ ये, गीता ताईचं पाठ ये, मग मला लिवाच काम नाय डायरेक्ट नंबर टाकून देती.
हा हा
हा आता सुमित्रा ताईच पाठ करून घ्यायला लागल.
हा ना ते हाय न जरासं अपडेट राहायचं याच्यावर त्या म्हणजे असं ते स्वभाव ते भारी आहे बोल त्या ते पण त्यायला असं उमजतच नाही ओ भाभी. समजा असं असं आप पण कसं एकदम फ्री बोलतो समोरच्या सोबत तेला असं होतं बोलू का नक को बोलू का नको त्याच्या पोटात रात तो पण वाटत यायला उशीर लागतो.
हा आन माझं असंय ना आपलं असय जराक पोटात असल बाहेर होऊन जात
बाहेर येऊन जातं ते असं बोलू का नको अन असं अ त्यांच्या मनामध्ये सद्दा अशी चिंता सतावत रहात त्याला काहीतरी
हा म्हणजे कन्फ्युज राहतय ते कायम
कायम कन्फ्युज राहंत कारण की, त्याचा चेहराच सांगतो. लय डायरेक्ट चेहरा बोलतो त्यांचा ते काहीतरी कन्फ्युजच राहत्यां मी लई कितीक वेळेस सांगा म्हणते त्यायला का तुमच्या काही मनात असलं ना तुम्ही सांगा जा आम्ही तुमच्या बहिणी सारख्या ये पोटात ठेवासारख्या ये बई असं तनी एक का गोड बोलून विचारा त्यांना, मग आ - ण सांगतो
नाही हो माई, नाही नाही. मला खरंच ऐकलंय की मी- दिसे- त्याविषयी वाईट वकटं बोलणार नै आपण नै बोलू शकत. नाही स्वभाव लई भारीय त्यांचा. पण ते -म्हणजे अ कसं ए? समोरच्याला ना असं गैरसमज करून घेतं आणि- अ फायदा उचलायला पहातो.
फायदा उचलायला पाहाता ते तेच ना मग.
आन ते हेबी दिसायलाते सुंदरये ना त्याची.
दिसायला बी चांगले आहे, ते घरचे बी असे आहे ना हो त्याच्यान मग- त्याच्यामुळे बी तेच ये हे.
बघा म्हणजे घरच्यामुळं हा- कायशल काय? याचं असंच ए बेवडाच आहे, ते काय कामाचंये? न बाई किती चांगली आहे.
हा असा -गैरफायदा घेता घेत्याच ना मंग, पण तस नाई व्हायला पाहिजे. बाहिजे कोणाचाच बाप-
नाही हो खरच. चाल लावतेये कट करून? पाहाते किती राहिले कॉल? हा
हा चाल.